हो बोल की काय चाललंय?
काय नाय ब निवांत आहे. जेवलीस काय?
हो आत्ताच जेवली. तू जेवली?
हो जेवले बई काय मग सुट्टीला गेला नाही. सुट्ट्या संपला क नाही कॉलेज कधी आहे?
कॉलेज सुरू झालंय बघ आत्ता. एक जूनपसून.
होय. कुठल्या स्ट्रीमला आहेस तू? कुठं टाकलस?
कले
बी सी ए ला?
हा.
चालते की एकच नंबर आहे सोड. आहे त्यात पण अपॉर्च्युनिटी. मग तू काय काय बघितलंस सर्च काय काय केलस, करिअर बद्दल पुढं काय काय ठरवलंयस? म्हणजे काय करायचं. बी सी ए बद्दल तुला सगळी माहिती आहे ना?
हो बी सी ए मध्ये अ बी सी ए कस कंप्युटर एप्लिकेशन ज डिग्री आहे.
सगळ्यात पहिला मला ते बी सी ए चा लॉग फॉर्म सांग बघू.
बॅचलर ऑफ कमप्युटर अप्लिकेशन.
बर.
हम्म त्याच्या म ते आपण डिग्री घेतल्यानंतर आपल्या हच्यानंतर असतय की, आपल्याला कशात स्पेशलायझेशन करायचंय. म मला सायबर सिक्युरिटीमध्ये करायचं
हा एकच नंबर तू ठरवलयस की ग. अ आपलं काय म्हणायचं स्रीम छान निवडल्या सायबर सिक्युरिटी. कारण आज काल ना गरजेचं चहायए. कारण ए आय च्या जमाना आलाय आणि टेक्नॉलॉजी किती पुढे चालल्या. त्यामुळे सायबर सिक्युरिटी मध्ये, फर हा?
आता ए आय मशीन लर लर्निग नंतर डे डेटा सायन्स आणि आता आता तर आहे कणी बघ म्हणजे जे सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे आहेत ना. त्यांना पण जास्त ये नाही सायबर सिक्युरिटीला जास्त स्कोप का येईल, कारण ए आय म्हणजे कसं आता बघ आता आपण आ आधीच्या म्हणजे, अं गेल्या काही वर्षात कसं असायचं की अ म्हणजे काय म्हणतो आपण? तेला ह तस नाय हल्ले होते ते नंतर म्हणजे असं युद्ध होत ना देशात मग ज्या वेळेस झालं तर मग काय होत की आता आधी कस मििटरी वगैरे असायची आता, असायची हत होयच आता बघ आता कोरोना आला त्यावेेळेस कस झालं कुठला अटॅक झाला वायरसचा अटॅक झाला म्हणजे अ त्यांनी नाश कशानी केला वयरस सोडून, केला म आता इथन पुढं, त्याच्यानंतर पण बघ सायबर अटॅक झालेला, पण असं मग आ ता ती थोडेच हे करणार आता फक्त म्हणजे सायबर सिक्युरिटी ऑनलाईन सगळं झालंय ना,
हो आणि आता प्रत्येक जण आणि आपला प्रत्येक व्यवहार ऑनलाईन होत. आणि आता प्रत्येक, टेक्नॉलॉजी हाताळते टेक्नॉलॉजी पण फास्ट आहेपुढे आता च पूर्ण फायजी आलाय आहे आता काही दिवसांनी आणि हात वाढेल आधी पाहिजे आता तेवणज ये नाही पण येईल
हो
आणि प्रत्येक कामा आपलं ए आय आता ए आयचा जमाना आहे त्यामुळे सायबर स्युिटी तर लागणार आता बघितलं ना मध्येच काय काय चालू होत कॉल काही फेक व्हिडिओ कॉल घ आणि म्ह माहिती की तुम्हाला तिकीटला रेस्टल्या
हम्म
तयास आरबीआयने आता प्रत्येकाला आपण साधा जरी कॉल लावला तरी त्यावर येतेस ना अरबीच्या अरबेन काढलं की कि म्हणजे छूकता पसरवण्यासाठी आपल्या ह्याच्यामध्ये कि तुम्ही असल्या कुठल्या कलना पसरू नका
तुझा आवाज नीट येत नाहीये.
आता बघ,
हा हा बोल हा येतोय,
मग आता हे काय सायबर सिक्युरिटीमध्येध्ये चाले की सगळं. मग मला वाट तू छान निवडलस अजून तुला काय माहितीय म्हणजे ह्याच्याबद्दल
ह्याच्यात काय ह्याच्यात आपण नेटवर्किंग करू शकतो इथे केली हॅकिंग वगैरे ते आपल्यावर आहे आता कसात आता शी ऍडमिशन घेतलंय ना मग पुढे पुढे गेल्यानंतर आपल्याला कळेल कि स्कोप जास्त कशाला नेटवर्किंग ला म्हणजे इथिकल हॅकर्स जास्त लागतात ना कारण कस की सायबर अटॅक आता बघितलं ना पेपर लिक म पेपरलीिक कस ऑनलाईन क्रेडेनशियल डिरेक्टली हे होत आता बघितस कनी नाही पेपर तू फुटले? ते कश फुटले इतक्या आणि इतकं करप्शन झालंय इतक म्हणजे इतकं करप्शन कि म्हणजे, आता बघ जी राजकारणात आहेत त्यांना असं वाटतच नाही कि म्हणजे अशी जी आपल्यापेक्षा कमी आहेत, किंवा माणसं शिकावी त्यांना माहित आहे जनता जर शिकली तर अ ती ज्या पदावर आहे ते पदाला म्हणजे हे होईल म्हणजे ती कशी आता गंटवते अ ह्याच्या नावाखाली ते काय पण असो प ते असतेच ना मगं बघ मगं असं आपण शिकलो तर मगं आपण आपला कळत जाईल ना की काय बरोबर काय चूक हीच त्यांना नको आहे
हो.
हम्म! मासाय मगं म्हण मगं आपण कस बघं आता जर म्हणजे आता
सायबर सिक्युरिटी मुळ फार हे होईल म्हणजे तू जे निवडलेस ना ते चांगलंच आहे म्हणजे आधी, एक कार होता कि फक्त आर्टस कॉमर्स सायन्स ला खप होता त्यानंतर इंजिनिअरिंग वाले आले त्यानंतर हळूहळू अ थ्री जी तर फोन
आणि कसं गं की इकडं आप आपल इकडं कस आहे, की म्हणजे तुला म आता सांगितलं करत जास्त चालत
हो अगं पण तो काय आपला विषय नाही सोडीत का. आपण आपल्या कॉलेज संदर्भातच जरा अस चर्चा करूया? व्यवस्थित म्हणजे त्या बाबतीत काय काय आहे मला तर तर त्या याच्या आहेत पॉलिटिक्समध्येध्ये एवढां इंटरेस्ट पण नाही त्यामुळं तो विषय घ्यायलाच नको आपण, आपण आपला विषय घेऊ
ह्म आणि आपण सायबर सिक्युरिटी केलं की कस आपण हे करु शकतो ना बॉडच्या पण संधी असतात नंतर स्कॉलरशिप वगैरे पण मिळून जातील, असं आहे
हो. चालेल कि चांगलंच आहे चांगलं कर स्टडी वगैरे आणि डेटा सायन्स वगैरे श इतकं काय नाहीत माझ बिगनि तर झालंय सगळं डेटा सायन्स मशीन मला करायचं होत पण माझ काय ते हाय लेवल इतकं झालं नाही. पण नाही झालं फक्त माझं बेसिक एक्सरज झाली
हा हा हा. म्हणजे कोर्स करत होती की डिग्री घेत होते
डिग्री नाही घेतला कोर्स करत होते मी
होय का
हो त्यावेळेस नवीन नवीन चालेल सगळ चला म्हटल शिकून घेऊया आपण काहीतरी म्हणजे पुढे जाऊन
ते जरा जास्त हार्ड आहे ग डेटा सायन्स, ए आय ए. मशीन लर्निंग, कोर्सेस, तुला माहिती आहे का? कोर्सेस आपल्याला इतके अवघड वाटतात, पन डिग्री घ्यायला गेल कि नाय, डिग्री सगळं प्रॅक्टिकल.. प्रॅक्टिकल गोष्टींवरती असता ते म्हणजे अस काय म्हणतो आपण कि, आपल्याला येतय म्हणून... जाऊन काय उपयोग नाय. तसं प्रॅक्टिकल सगळ करायला लागत. म्हणजे हार्ड मॅच असतंय. असं म्हणजे जे इन्व्हॉलमेंट असते ना, ह्याची सब्जेक्टची. विषय जे असत्यात ते करायला लागत्यात. त्याशिवाय मंग आपल्याला प्लेसमेंट वैगरे मिळत नाय.
हो, हो. बरोबर हाय तुझं. आस पन असेल, आत्ताजरा
बाकी, काय काय करणार आहे? तो आता पुढे...
माझ तर लेक्चरशिप चालू करणार आहे मी. एमकॉम झाल्यामुळ... आता बघूया की काय ते? आता म्हनजे कॉलेजच्या सुट्टी हायत ना!
हा, पन म तू असं? ह्याच्यासाठी का नाय अप्लाय करत? म्हनजे अ.. टिचिंग म्हनजे प्रोफेसर वैगरे असतात न!
तेच ना! ते. त्याला नेटसेट द्याला लागते.
होय.
नक्की एक एक्झाम असताया. नेटसेट दिल ना, लागतंय. मग मी तेच म्हनल, आता न.. बघायच चालू करूया आपन आपल काहीतरी. आता कॉलेज चालू झाल्यानंतर ना, जायच. हं छान जॉब आहे तो पण शिकवणे मला आवडतो. शिकवायला पण. आणि निवांत हाय ना. मग?
अग निवांत काहीच नसतंय. उलट.. हाव, पाय वैगरे दुखनार कीं परत तुझे!
पन आग, यंग जनरेशनला... आपल्या इंडियाच्या यंग जनरेशनला घडवायच. तयार करायचं. हे पण तेवढं प्राऊडवाली फील आहे ना मग? आपला भारत देशात ना तरुण जास्त...
हं
म्हनला जातेय आपल्या देशात. हा. मग जर इथली तरुण तर मग पुढ आपलं
आवाज, आवाज येत नाही तुझा.
आता येतोय काय? क्लिअर आहे काय माझ अग रेंज प्रॉब्लेम काय पाऊस मुळ पाऊस झाला आमच्याकडे दोन तीन चांगला दोन तीन दिव
पण येईल
हो हिला आज नाही येणार अग तीन चार वाजले ना पाऊस येतोय.
हा तेच की इकड सकाळपासून अग आभाळ हाय
वारं वादळ पाऊस लई पाणी, इतका काल पाऊस पडला इतका आमचा घरात पाणी आल्यासारखं झालं इतकं पाणी साठलं अगं
होय इतकं पडला.
इतका पाऊस पडला इतका अस घरात पाणी आल्यासारखं तुला मी व्हिडिओ करून पाठवायला पाहिजे होतं.
हा इकडं नाही अजून पडलेला. इकडं अग कालपर्यंत इतक ऊन होतं आज सकाळपासून हे पडलंय
पावसाचं काय वाट एढ पण वीज वारा ते नको वाटतय आज पण येईल बहुतेक.
हम्म. बरोबर.
हम्म चालेल फोन चार्ज तेन कर मला पण चार्ज करायचं आहे फोन आपण माझ फोन चार्ज झाला की मग कॉल करीन मी तुला मग तुला व्यवस्थित करियर गायडन्स करेन काय करायचं किंवा काय नाय. परत तू पण मला सांगत
हा.
चालेल ठेऊ काय मग. बाय.